हॅलो.
हॅलो.
हॅलो.
तिथे नेटवर्क नाहीेये का?
तिथे नेटवर्क नाहीये का? अगं बाहेर आली आवाज येतोय का?
हा आता येतोय. तिथे नेटवर्क, हा येतोय बघा नेटवर्कची प्रॉब्लेम.
हा बाहेरच घरात
हा हा हा.
काय करतेस?
काय नाही बसलेय बघा. घरातलं आता आवरलंय आता बसलेय निवांत.
जेवलीस?
नाही आत्ता जेवणार. तुमचं पण सगळं आवरलं?
आम्ही जेवलोय. आता संध्याकाळी पोळ्यांची तयारी आता नैवेद्य करायचं.
हा हा हा.
आज बेंदर.
होय, आज बेंदर ना. काय काय केलं मग बिंद्राचं?
काल चकल्या केल्या. आणि ते गोडे गोड चकल्या त्या, ते आत्ता केल्या थोड्या. आणि पप्पा आलेत काल रात्री आल्यात ना, ते बैल करायला लागलेत, बैल.
मातीची?
हा, घरात करायला लागलेत.
हा हा हा, तुम्ही घरातच बनवता काय ते?
होय, पप्पा दरवर्षी मग इथ ते चिक्कट ते चिकण माती म्हणून असते इथं चिकट माती मिळते ग वरती, राणात. मग ती आणतेत. आणि मग ते हे करतात घरी बनवतात म्हणजे कशी पहिल्यांदा घरात घरीच बनवायचेत नई, आबा तेन होते ते. हा त्यामुळे पप्पा पण आबांकडून शिकलेत, कशी बनवायची ते.
तुमच्या घरात पहिल्यापासनच मग घरातच बनवतात का?
होय होय, इथं कुंभार नाही.
हा.
त्यामुळे मग घरातच बनवतात. आता म्हणजे पहिल्यांदा घरीच बनवायचीत. आता कोणतरी म्हणजे असे बाहेरच्या गावचे आहेत. ते फक्त विकायला कधीतरी येतात.
हां.
हा आली तर आलीत.
पण त्यांच्याकडन विकत घेत नसाल मग तुम्ही, बाकीचे घेत असतील.
होय, एक म्हणजे ज्यांना जमतात. ते घेत नाहीत आणि ज्यांना येत नाहीत ना, बैल चिखलाची करायला आपल्याला ती आता म हे करतात, घरी बनवतात, कोण घेतात.
हा हा हा.
मग आता पोळ्या करायच्या, डाळ शिजाय लागली.
हा हा, कशा बनवताय पोळ्या मग?
पोळ्या आता डाळ शिजत घातलीय. म्हणजे कसं पाणी गरम करत ठेवायचं, त्यात आपली हरभरा डाळ टाकायची म्हणजे तेल थोडं लावले कस तेल लावायचं. हेशल तेल आपलं असते ते, मग ते लवकर शिजते.
हा, डाळ
मग ते हा गरम पाणी उकळलं की, त्यात ती डाळ टाकायची तेल लावून मग ती शिजली की, पूर्ण अशी गीर शिजली पाहिजे, अशी कंनी राहून चालत नाही. मग ते शिजले की, ती पूर्ण त्यातली एळवणी म्हणतात ते, ती पूर्ण सगळी काढा यची. पाणी त्यातलं पूर्ण मग त्यात गुळ घालून पूर्ण म्हणजे पूर्ण पाणी काढले ते गुळात शिजवायची ती डाळ. गुळ घालून आणि मग त्यात वेलदोडे, सुंट पावडर घालून मग ते पुरण वाटायचं. आणि तेच्यात ती डाळ शिजत टाकली की, आपण कनिक म्हणून ठेवायचे आधी म्हणजे ते कस आपल्या ह्याची गव्हाच पीठ असतं त्यात थोडसा पिट्टी टाकायची.
पिठ्ठठी?
हा, पिठ्ठी आपण, मैदा.
हा दुकानात न, जी विकत घेतोय ती.
ते हा, मैदा म्हणतात ते, ते थोडा त्यात टाकायचा. म्हणजे कसं, त्यामुळे म्हणजे, चिकटपणा येतोय, मोडत नाही पोळ्या.
हा-हा.
ते पीठ मळून आधीच ठेवायचं. म्हणजे ते भिजले कि व्यवस्थित पोळ्या येतात.
हा-हा-हा.
हम्म, मग तेच आता मळाय घेत होते. तर म्हणलं बघूया तुला फोन करून काय करते. ते आता मळून ठेवायचं, मग थोड मग तास, दोन तासानं केल तर चालत म, आता डाळ शिजली की, पुरण बनवून ठेवायच. पिट मळून आधी हे करायचं आता, होय-होय संध्याकाळी नैवेद असतोय नी.
हा.
संध्याकाळची पहिले पोचतात मग.
हा-हा-हा, म इतके वेळा ने व्हय.
हा, आता जेवण आमचं म्हणजे सगळं जेवण झालं. मग आता इथन पुढं आता ते बेंद्राची तयारी, म्हणजे बैलतेन करायची, नैवेद्याची सगळी तयारी.
हा-हा, मग नैवेद्याला फक्त पोळे असतात का? दुसरं पण अजून काही करता.
भात, आमटी, बटाट्याची भाजी, पापड. पोळी, परत ते आता बेंदर, म्हणून ते बांधाय लागतात वरती आड्यांना. मग ते सगळं नैवेद्याचं घ्यायचं, आपली चकली कोण करंजा करतात. मग ते गोड्या चकल्यात हे घ्यायचं सगळं, एकत्र बांधायचं रुमाल मधी, आणि ते बेंद्रीचे पानं म्हणून मिळतात. ते बांधायला येतात. मग ते पानं, तोरण ते बांधायचं, आणि तेलातून नैवेद बांधायचा.
हा.
हम्म.
वेगवेगळं आहे की, तुमच्या इथे भरपूर काय-काय मग.
होय.
दरवर्षी असच असत ना म.
होय-होय, आणि कसं वाहनांना पण बांधतात ना ती पान.
हम्म, वाहनांना, गाड्यांना.
होय, पाच-पाच पानं बांधायची. पूजा करायची गाडीची, आणि ती पान असतात ती पाच पाच पान बांधायची.
म्हणजे ह्याच्या आधी कसं, बैल तेन असायची, मग त्या बैलगाडींना तेन बांधायचे. म्हणजे आवताचं साहित्य असायचं, त्यांना पण ते बांधायचे. हम्म, मग आता तसं नाही ना, म जे वाहन आपली आहेत. त्या वाहनांना हे करतात. बांधतात.
तुमच्या इकडे नसते काय, असं.
नाही, आमच्याच वेगळं असते, पोळीचच असते आमच्याकडपण जेवण असं होतात. कानूल, चकली असं काही नाही करत आहे. आम्ही नुसतं पोळ्याच करतोय आम्ही. ला, कर्नाटकी बेंदूर असतोय ना, तो आमच्या इथे साजरा केला जातोय.
हम हम हम कर्नाटकी, हा हा महाराष्ट्रीयन बेंदर
हा हा महाराष्ट्रीय हा नाही, साजरा करायचा आम्ही
ओंकारचा पण मगाशी फोन आलेला पण, तिकड कर्नाटकात तो तिकडं कर्नाटकात आहे पण, हा महाराष्ट्रीयन बेंदर तिकडं करतात
करतात
होय, तोच मगाशी मला म्हंटला हा बेंदर आजचा जो आहे महाराष्ट्र बेंदर तो कर्नाटकात करतात हम् संकेश्वरमध्ये आजचा बेंदर,
आजच करतात मग त्यांनी तिथं काही केलंय काय
तिथे नाही मग इकडनं माहेरकडून तिच्याकडे अवंतिकाच्या माहेरकडन इकडनं बेंदर आता नेणार आहेत ते, तिचा भाऊ घेऊन जाणार आहे,
होय काय
हम्म, तेनी बनवाय नाही तिथं होय, त्यांनी नाही केला मग तिचा भाऊ आहे तो आज बेंदर घेऊन आहे
हा हा मग ओमकार भाऊका इकडे येणार नसतील
त्याला सुट्टी नाही, जिमवर थांबायला लागते ना
होय, कोणतरी लागणार तर तिथ
होय, मग ती जाते क्लास ला
क्लासला आत्ता
क्लास म्हणजे ती, पोलीस भरतीसाठी तिथ चालू आहेत ना क्लास
हा हा त्यासाठी जाते काय
हम्म, गडिंग्लजला जाते ती मग
हा हा तिला सोडायला तेन जावं लागतय का तिचं ती जाते
एसटीन जाते बसने सकाळची उठून मग, जिम वर जाते, जिम वर जाऊन वर्कआउट तेन आवरते आणि मग घरी येऊन सगळं घरातलं सगळं आवरायचं आणि नऊ साडे नऊ ला मग जाते मग परत, परत तीन वाजता यायचं तीन वाजता म जेऊन घरातलं सगळं आवरलं की आणि जिम मध्ये जातय.
हा
हम्म आणि आहे तसं रुटींग तिथं ते चालूच आहे दररोजच त्यामुळ तिला यायला मिळत नाही इकड हम्म
हम्म हम् जास्त येत नसते ती दोघं. नाही, तेे पाऊस अजिबात नाही सकाळी भरपूर होता भरपूर म्हणजे भरपूर आज काहीच नाही
आता सकाळ पाासून भरपूर रात्रभर पाऊस आहे. आता मगाशी ऊन पडलेल तोपर्यंत आता आला मोठा पाऊस,,
आला?
होय
पाऊस आल्याव नेटवर्कच जरा प्रॉब्लेम येत असेल ना?
होय,, तरी लाईट आहेत.
हो लायटीच एक झालं ते एक बरं झालं
पाऊस, आणि म्हणजे कसं वारं जास्त असली कि म लाईट बंद करतात तरी आज आहे आणि सोमवारची तर नसतेच. सोमवारची काम करून घेतात ना ती, सोमवारची लाईट सकाळी गेली की की संध्याकाळी येते मग सहा वाजता.
हं
आज तरी आहे. आज कशी काय बंद केली नाही? सणामुळचं हय.
होय, ठेवली असणार.
हम्म्म.
हम्म हम्म बाकी सगळं आवरलं.
बाकीच थोडं आवरलंय अजून थोडं आवरायचंय. आता पोळ्यांची तयारी करायचीया.
आता हा बरोबर.
हम्म. पाऊस मोठाच आला.
होय, आता सुरूच आहे एकदा बंद होतय, चालू होतय काय चालू आहे
नाही. दोन, तीन दिवस नव्हता आता. जरा कमी होता. पण आज चालू झालाय. रात्रभर चालू आहे. अगं घडगडतंय. होय, गडगडाय लागलाय.
होय, गडगडून पाऊस यायला लागलाय. आता धरण भरले की इथं घडघडाय लागलय बघ.
इथे पूर्णच बंद आहे म्हनायचा पाऊस.
ऊन हय?
असं ऊन नाहीये, खरं पाऊस पण असं नाही आहे भरपूर कमी आहे.
हम्म, हम्म. आता गेट, गेट पडतील.
होय, त्याज्या इथे पण सो सेमच चालू हाय, काय नाही असं नाय.
आता पाऊस चालू झाला ना, त्यामुळं आता धरण भरत आलय. आता गेट पडणार. गेट पडले की मग सगळी वाहतूक बंद. बघाय येणार का मग? गेट पडली की बघाय येणार का म्हंटलं इकडे?
होय.
बघितलंस कधी का नाही?
काय ते?
इथं सातगीद पडतात बघ.
हां, बघितलंय कि ते सगळं बघितलंय.
पडलेले बघितलेस.
नाय, नाय पडलेलं नाहीये कधी.
हम, हम म्हणजे दरवाजे उघड ते पाणी धरण पूर्ण भरलं कि नई दरवाजे आपोआप उघडतात आणि एक पाणी कमी झाले की आपोआप बसतात.
आपोआपच बनवतात.
होय, होय ऑटोमॅटिक सगळं आहे ते. पाणीचासदापान दाब जास्त बसला फुल धरण भरलं. पाण्याचा दाब बसला की मगं ते उघडतात. आणि पाणी धरणामधलं कमी झालं की आपोआप बसतात.
आपोआप बसतात.
होय-होय, सात दरवाजे आहेत.
नाही, मी तर उघडलेले बघितले नाही, बंद असताना गेलेले, आता नाही बघितले.
आता पाऊस चालू झालाय बघ. आता मग असाच पाऊस राहिला की मग दोन दिवसांत पडतील, उघडतात मग ते दरवाजा. ये मग बघाय येणार तर?
होय, येतो की. बघतोय, यायला जमतेय का नाही. येऊन जातो मग.
चालेल-चालेल, ठिव मग.
हा-हा.